चाल ले.
हॅलो आवाज येत हो.
हा येतय काय चाललंय?
हो काही नाही चालू आहे कॉलेज वून आली.
होय.
पाऊस पण आहे इकडं जादा.
होय बर बर हो आहे कि पाऊस. पाऊस आहे की
कंटिन्युअस चालू असतोय का? हम्म.
काय म्हणे? कंटिन्यूस नाही, नाही कंटिन्यू बारीक, बारीक. चालूय. तिकडं?
हं हं ह होय चालूच आहे बारीक परत एकदमच मोठा येतोय.
जायचं यायचं म्हटल्यावर ताप होतय का जवळय सगळं?
हा माझ जवळ असल्यामुळे एवढं काही वाटत नाही लांबूनून येणा्यांना जरा प्रॉब्लेम होते.
काय भिसायचं किती नाही छ त्री घेतली तरी भिजल्या जातय केल्या जातय. हम्म जरा काळजी घ्याय लागती नाही जरा थोडस पावसात.
होय.
हां हां.
बरोबर. काल कमी होता जरा पाऊस म्हणे सिद्धी विनायक आहेत मंदिर तिकडे जाऊन आलोय.
होय? बरं बरं.
मित्रय, मित्रांसोबत, हा जवळय.
बरं-बरं हां हं.
हम्म.
हा, हायय बरी ये, जरा काळजी घ्यायची पावसाळ्यात आता. पोटाच जरा बरं राहतय.
होय पोट जरा, हे आपली क् शक्ती कमी करत असत ना. अन्न प्रक्रिया करण्याची. अन्न पचवायची, ते जरा दोन घास कमीच खायचे हो, मंद झालेली असते अग्नी.
बर-बर, अग्नि मंद झालेला असतो काय? ह्म.
होय.
हम्म हम्म हम्म.
काय अ सगळे हलके-हलके पदार्थ खायचे. जास्त तेलकट खायच नाय, जड पदार्थ
हम्म हम्म हम्म हम्म. पण आता ह्या, ह्या दिवसात तर, अम नॉन व्हेज वगैरे करतात ना जास्ती माणसं?
होय, आता हॊईल ना श्रावण चालू, एकतीस-एकतीस पासून आहे ना?
हो हो एकतीस पासून.
ह्म मग अजून बंद होईल.
हम्म, त्याच्यामुळेच ते श्र आ अग्निमंद असल्यामुळेच अ श्रावण दिला असल देवान.
होय-होय.
बर, महिन्याभर तरी पाळावं म्हणून माणसांनी. हम्म, हिरव्या फलेभाज्या पण खात नाहीत. काय, या दिवसात?
कसल्या?
हिरव्या पालेभाज्या पण खायच्या नाहीत का, या दिवसात जरा?
चालतय खाल्ले तर, पण व्यवस्थित ते म्हणजे उकळून वगैरे घ्यायचे गरम पाण्यात ते.
हा हा किळस
खायच, हा सगळ्याच भाज्या अ घ्यायचय गरम पाण्यात उकळून, मग या दिवसात खायच्या. म्हणजे सगळीकडे करतात लोक.
हां हां हां हं. आम्ही नाही करत पण आता, हितनं पुढं करायला पाहिजे मग.
फ्लावर तेवढा आम्ही गरम पाण्यात धुवायचो, म्हणजे उकळतो.
हा.
आणि मग बाकीच्या नाही भाज्या उकळत, तस्या पण उकळायला पाहिजेत का मग?
होय उकळायच्या थोड्या, किंवा भाजून वगैरे घ्यायच्या गरम.
हां हां हां, बरबर हं हं.
आधी, म ते गवारी वगैरे भजतोच ना आपण?
हो हो गवारी भासतोच की, गवारी भासतो, सगळ्या शेंगा, सगळ्या प्रकारच्या कांद्यावर भाजतो आपण.
वगैरे उकडून घेतलं त चालते ना पाण्यात
हा पार्लरचं असती काय हम्म् हम्म ह
तुम्ही पाळता का सगळे श्रावण
हो पाळतो की बऱ्यापैकी श्रावणभरात उपवास तापवास असतेत.
होय.
त्यामुळं मग पाळतो श्रावण भर तिकडं पाळतात काय तुमच्याकडे सगळे.
हो पाळतो की.
हम्म हम्म हम्म बर बर. चालते चालते आणि कॉलेजचं टायमिंग कसंय आता?
हम्म आहे नऊ ते चार
हा आणि मग त्याच्यातच असतं का मग प्रॅक्टिकल वगैरे काय?
होय सगळं त्याच्यामध्येच असतय आता आज जरा लवकर आली होय.
होय काय?
हम्म आता चालूय माझ. अ प्रोजेक्टवरती काम चालूय. त्यामुळ थोड आता आमचे
रस्सी
हा चालू असतय.
बरं.
ते दिवस असतात ना त्या आमच जायला..
हा हा हा आता तुझं म्हणजे आता हे हे ए एम डी होणार काय?
होय होय.
हा त्याची एक्झाम कधी आहेत अता?
ते अता लास्ट इक लास्ट आहे पुढच
हा हां म्हणजे याच वर्षी.
नाही पुढच्या वर्षी होईल नोव्हेंबर मध्ये वगैरे हे का
पुढच्या नोव्हेंबरला सत्तावीस साल होय आट - अठ्ठावीस ला.
नाही सत्तावीस ट्वेंटी सेवन ला.
सत्तावीस अता सव्वीस अर्ध झालय.
होय आणि दीड वर्ष.
हा दीड वर्ष होय हाय की बराच बराच कालावधी आहे अजून. हा हा हा. चालतय तेच फोन करून विचारायचं होतं म्हणल पावसाळ्यात जरा पोटाची तक्रार असते बारीक - बारीक
होय होय मग आता काय क बिघडलं वगैरे असं काय?
नाही अस पोट साफ नाही होत गच्चच असतय ना?
हा हा हा. जरा सोप बडीशेप ओवा वगैरे जरा घ्यायचा. घेऊन किंवा आधी मधी असं
आ हा हा.
म्हे बर बरोबरते माझा पण झालेल जरा तस हा ते तो ओवा घ्यायचा होवा आणि जरा बर पडते आणि बडी शिक
बरोबर ह ह ह बर
बाकी कुठे इकडच आहे
हो हो इकडेच आहे हो आता जाणं येणं जवळ असलं तरी मग चालत जाते कस जातस तू
हो चाल त
छत्री घ्या
जवळ आहेत एवढं काय ना छत्री छतरीने गाणे ना तू हम्
छत्रीने घेऊन जातय काय
होय होय हो होय
हम् रोड क्रॉस वगैरे करायला लागतो तिकड का जवळच आहे
काय
रोड क्रॉस करून कुठं जायचंय का म्हणलं
नाही नाही रोड नाही आताच आहे सगळं एकाच हच्यामध्ये कॅम्पस
बरंबर
ग रोड क्रॉसिंग वगैरे काय
हा आणि आता ती आता हॉस्टेल आहे का मग
होय होय
पी जे वाल्यांना वेगळे हॉस्टेल असेल का
पी जी ना
हम्म
होय होय वेगळे असते ते बाहेर असते कॅम्पस बाहेर इिकडे काय नाही आतमध्ये आतमध्ये फक्त हॉस्टेल
मग तुमचं पण बाहेरच आहे
नाही आता ह कम बसून
हा हा हा
हॉस्टेलच आहे ना हे त्यांचच आहे स्वतःच आणि पीजी म्हणजे बाहेर प्रायवेट येत
हा हा हा हा हा ह आल् लक्षातला हा आणि हे कॅम्पसमध्येध्ये आहे म्हणा बरेच असतील ना हॉस्टेल ला हॉस्टेलला बरेच असतील ना
होय बर तूरेेत आता ऍडमिशन पण व्हायला लागळत होता नवीन नवीन
होय
होय परत चालू झालं ना ऍडमिशन प्रोट
ह परवा काय ते अ हे झालं मुलांचं ते नेट परीक्षेचा तिकड काही परिणाम झाला का नाही ना
नाही एवढं काय इकड, काय तिकडच चालू होत. ते
हा हा हां इथे नेट ची परीक्षा एमबीएस ला बसणारे सगळे देतात का
हो. जे कोणी साय हे घेतय ना बायू
पले ना पण आहे.
होय होय त्यांना पण द्यायला
होय त दिलेल त्यावेेळेला
जलला ज मेडिकल मध्ये याय त्यांनी त्यांनी दय
बरं. मग तू पण दिलेल त्यावेल ते
हा त्यावेळी नव्हती. अ त्यावेळी नीट नव्हती सिडी होती
हा हा हा
नंतर, आली म
होय. काय हा हा
म्हणजे जस आमचं झालं हा बारावी नंतर
बर
जसं आमचं झालं. तस ती नीट आली आम्ही सीईटी घेऊन आम्ही ऍडमिशन घेतलं.
हम्म
आणि बाकी त्यांना नीट लागलं अच्छा
आता फारच झालंय, ना ते
हो त गरपू त्याच्याशिवाय ऍडमिशन मिळत, नाही आता आधी कसं मिळायचं, ना
मग आता तुमच्याकडे ऍडमिशन झाली ती सुद्धा नेटवालीच आहे सगळे
होय. हो हेटवा
हम्म हम् बरोबर तसा अभ्यासक्रम अवघड आहे. ना तेे
होय
हम्म हम. तुम्हाला दोन्ही शिकवतात. आयुर्वेदिक आणि ते पण शिकवतात. दोन्ही शिकात
हा दोन्ही होय दोन्ही करायला, दोन्हीच माहिती पाहिजे. नाही आपल्या माहिती साठी
आणि मग ते अ जे एमबीबीएस करतात. त्यांना पण आयुर्वेदिक सांगतात.
नाही त्यांना नाही त्यांना फक्त मेडिशन आपले अलोबथिक
हा. हा हा ह बर. बर बर हम्.
बिझीस, आहे. बरे
हो. हो. बरेच सग
हम्
हम्म आता इकड कधी येणार आहे.
इकडे आता बघूया सुट्टी असेल. तर दहाच्या दरम्यान
दहा तारीख
ह
हा, हा, हा बरोबर
ते बघूया सुट्टीच कसं, कसं होत तेच्या नुसार येनार
हो, हो एक दिवस म्हणल ये मग इकडं
होय, होय येते कि
हम् आता गणपतीला सुट्ट्या हायत का तुम्हाला?
हा गणपतीच असणार मोस्टली आता आधी मध्ये काय नाही ना तस रक्षाबंधन आहे तर एक दिवसच आहे
मग गणपती कधी माहिती आहे. का आता सेप्टेंबर मध्ये असेल गणपती
सप्टेंबर मध्ये
हो ऑगस्ट एंड आणि सप्टें प्टेंबर असं असणार सहा मला वाटतं सहा सप्टेंबर वगैरे असं काहीत वाचल्या सार रखं मला मग किती कुणाष्टोक ते बघायला पाहिजे. मग सप्टेंबरच्या आधी येणं होणार आहे का तुझं?
नाही ना
हम्म सारखं, सारखं पण प्रवासानी करा
हो तेच आणि आता पावसामुळे जरा राहूदे म्हणले मग घरातले
चालेल, चालेल हो
ते चौदा सप्टेंबर येत वाटत
हा गणेश स्थापना
हम्म
हम्म चौदा सप्टेंबर वै
जन्माष्टमी चार सप्टेंबर लाय
हा
हो
चौदा सप्टेंबरला गणपती स्थापना आणि त्याच्या पुढं गौरी गौरी गणपतीला रविवर, शनिवार हाय का काय बघ बरं?
नाही, नाही च्या ते मोबाईल मध्ये तेवढच दिलंय
बर, बर
बघायला पाहिजे कॅलेंडरला बघायला पाहिजे
हा ह, ह बरं मग अ ग सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये लगे दिवाळी दिलीय
दिवाळी ऑक्टोबर मधेचय
दिवाळी हम्म लास्ट हच्यामध्ये येते नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर
नोव्हेंबर नाय
नोव्हेंबर मध्ये येतीय
होय काय?